हॅलो मॅडम बोला ना? ठीक आहेस, ठीक आहेस.
बाकी काय चाललं?
बाकी मजेत, आराम शेतीचे काम,
जेवण झालं?
हो झालं जेवण.
बाकी अजून.
बाकी मजेत.
आवाज नाही येत हे रेंज मध्ये या ना.
हो आता येतो का मॅडम.
हो येतो
हो बोला?
शेतात काय काय असत?
शेतात डाळिंब द्राक्षे.
ओके अजून.
अ दोनच पिकं घेतो आम्ही डाळम आणि द्राक्षे आता डाळळीम एक महिन्यात काढायला येतील.
गडायम खायला आवडत.
हो आवडता खूप आवडता द्राक्ष पण आवडत.
कुठ?
डळीम, द्राक्ष, पेरू सपरचंद, केळी
स सगळ्यात जास्त फळ फेवरा येते. अजून
अंबा, पेरू शीजनेबल फळं आवडतात मला
हम् हम् अ डाळंबात ना काय भेटतं आपल्या शरीरासाठी
डाळिंबातन आपल्या शरीरासाठी रक्त वाढत.
ररक्त अडत.
अजून
अजून भरपूर काही भेटत त्यापासून
बप्पई वगैरे आवडते खायला
हो.
अॅप्पल खायचं ना.
प्पल पण खातो.
हो हो.
पपई स्किन साठी चांगली असते.
हो बीट्स वगेरे
हो बीट्स बीट्स पण चांगलं असतं रक्त वाढत.
हो हो. अजून फळांबद्दल काय माहिती सांगता का?
हो फळांबद्दल अ आता मँगो झालं. मँगोमध्येध्ये सी जीवनसत्त्व असतं.
अ बऱ्यापैकी मराठीतच बोला ना मॅडम तुमच्या आसपास कसला आवाज येतोय का तो बंद करा.
हो स आवाज बंद करा.
सर आवाज बंद करा. तुमची तब्येत कशी आहे मॅम
मजेत हाय.
हो हो.
हम. आता पा पा.
आ आवाज नाई येतेय मॅम
हॅलो येतोय.
हो हो येतोय ना.
आता पाऊ गावाकडे पाऊस कसा काय?
गावाकडे भरपूर पाऊस आहे.
हो का शेतीला पाणी वगैरे पुरतं.
हो पुरतं नवीरीच असलं साठवलेलं काही
तुमच्या शेतीत डाळंबे मग डाळिंब पीक डाम किती दिवसानंतर येत.
डाळींम ह तरी एक वर्ष लागतच त्याला सगळं करण्यासाठी.
हो का.
हूं!
म्हनजे किती महिन्यात, फळ किती महिन्यात येतं.
फळ सहा महिन्यात आता.
हॅलो!
हॅलो!
हूं किती, किती दिवसात येतं.
सहा महिने लागता.
ब्रेक होतो पुरेपूर, आवाज येत नही मॅडम.
आओ मॅडम सहा महीने, लागता साहा.
हूं हूं! त्याच्यासाठी किती दिवसानंतर फवारणी, करावी लागते औषधांची
फवारणी, आता रोजच चालूय. आता फळ आलेलं आहे, त्यामुळे रोज फवारणी कीटक वगैरे.
आणि कोणकोणते पेस्टिसाईड यूज केले जातात माहिती का?
ते नई माइत मॅम.
म्हणजे बऱ्यापैकी किती पर्सेंटेज व त्यां डांळीबावर आपण पेस्टिसाइडची, फवारणी करतो किती पर्सेंट.
तरी आपण अ सत्तर टक्के.
मग आपण जर सत्तर टक्के, आपण त्याच्यावर पेस्टिसाईड ची फवारणी करतोय. तर म ते आपल्या शरीरासाठी योग्य आहे का खायला?
हूं योग्य तर नाहीये. पण आता आ बाजारामदे सर्व फळांमदे केमिकल चाललय.
रोजच्या
केमिकल युक्तचये सर्व भाजीपाला, फळे. बिना केमिकलचं काहीच नाही राहिल मॅडम.
हा ते तर योग्यच आहे, कारण की आता कोणतंच पीक असं नाही. किंवा कोणतंच फळ असं नाही, की जे बिना केमिकलच आहे, बरोबर हे की नाही.
केमेलचं च काहीच राहिलेलं नाहीये.
नाही म त्यासाठी आपण बीन आपल्या ना. खाण्यासाठी एखादं दोन असं झाड लावलं पाहिजे. कि त्याच्यावर कुठलंच औषध मारलं नाही पाहिजे. म्हणजे तर कस, आपल्या शरीरासाठी ते केमिकल जाणार नाही बरोबर का नाही, म्हणजे इनऑर्गॅनिक पद्धतीने शेती केली पाहिजे.
बरोबर आहे मॅडम तुमचं, पण आता वातावरण पण तसं राहिलेलं नाहीये. वातामूळ वातावरणामुळे होणाऱ्या बदल हे कीटक वै गैरे त्यामुळे ते येऊ नाही शकत. काहीतरी त्याची फवारणी करावीच लागते.
हो का हो ते तर बरोबरच आहे.
भाजीपाला, छोटे, छोटे पिकं भाजीपाला. शेपू, पालक, हे येऊ शकत पण बाकी फळं तर नाही येऊ शकत.
व्हयं पप्पई.
पपई पण येऊ शकते.
पेरू हे फळ आहे की आपण त्यांच्यावर. फवारणी नही करत, शक्यतो म्हणजे एवढी स सत्तर टक्के ज आपण फवारणी करत नाही बरोबर का?
होय. मँगो, मँगो पण येऊ शकता.
पण तो फक्त ठराविक सीझनमध्येच आपल्याना खायला भेटतो. तसं पेरू आपण पूर्ण बारा महिने पण खाऊ शकतो.
हो हो.
पेरू, पपई हे जे फळ आहे आपण वर्षभर खाऊ शकतो. चिकू झालं आणि हे बऱ्यापैकी आपल्या शरीरासाठी उपयोगीये. बरोबर का?
हो हो बरोबर आहे.
अजून दुसरे कोणते फळे तुमच्या शेतामध्ये? द्राक्षे,
द्राक्ष द्राक्ष नाहीये. द्राक्षे ह्या सीझनला नसता द्राक्षे. जानेवारी ते अं मार्च, एप्रिल, मे.
हं हं. हॅलो,
हो बोला ना मॅडम.
ब्रेक होतोय.
हो, येतोय का आता?
येतोय येत अजून फळांबद्दल कुठली माहिती सांगू शकता का?
तितकी नाही माहिती आता मॅम.
ओके. तसं पेरू पण आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. बरोबर?
हो.
हॅलो,
हो बोला ना मॅडम. हॅलो,
आवाज येतोय माझा?
येतोय.
हॅलो,
हॅलो,
पेरू पण आपल्या शरीरासाठी ठीके, म्हणजे योग्य आहे. बरोबर आहे का?
हो.
हॅलो,
हॅलो, बोला ना मॅडम.
आवाज येतोय माझा?
हो.
पेरू पण आपल्या शरीरासाठी योग्यये. रोज एक पेरू खाल्ला गेला पाहिजे. आपण आपल्या चांगल्या शरीरासाठी. औषधं वगैरे घेण्यापेक्षा रोज एक पेरू खाल्लाच गेला पाहिजे. तसच केळी सुद्धा आपल्या शरीरासाठी इतकंच चांगलं आहे. आणि अननस. अननस पण आपल्या शरीरासाठी योग्य आहे. बीट, ॲपल हे फळ जशे रोज नाही, पण आठवड्यातून एकदा खल्लेच गेले पाहिजे. म्हणजे, अ फ पालेभाज्या, बाहेरचे स्नॅक्स पदार्थ खाल्ल्यापेक्षा. हे जे आहे पाव वडे, वडेपाव, पाणीपुरी, हे खाल्ल्यापेक्षा आपण जर फळ खाल्ल एक तर ते आपल्या शरीरसाठी योग्यच आहे. बरोबर?
हो मग. ठीके मग.
अजून तुमच्या शरीर आ शेतामध्ये ते हे असतं बघा. ब्लॅक कलरच तुथू तुथू
तुतू हो आहे ना,
ते पण आपल्या शरीरासाठी एकदम योग्य प्रकारच ये. म्हणजे योग्य उपयोग होतो आपल्या शरीरासाठी त्याचा औषधे वगैरे घेण्यापेक्षा ते एकदा खाल्ले
अजून आमच्या शेतात मूंग असत मूंग हे खूप छान असत. शरीरासाठी प्रथिने
हो हो कडधान्य म्हणजे इंशॉट मध्ये कडधान्य आपले तुमच्या शेतामध्ये जास्त प्रमाणात पिकतात ना.
तूर, मूग, हरभरा, भुई मूग
अजून काय असतं.
अ बाकी गहू, बाजरी, ज्वारी
हो म्हणजे धान्य. त्याच्या शेतामध्ये पिकतं.
हो ठीक आहे मॅम मग
हॅलो हॅलो.
हॅलो.
हाय ओ.
बोला ना मॅडम हॅलो
ठीक आहे चला करते नंतर बाय भेटो नंतर कर
मॅडम म्हण ती बाहेरच त बाहेरच मेंडी वाणी शिकती ती मॅडम